म्हणजे टास्क झालेत ऍक्च्युली तुमच असेल तर राहिलेल तर
हो माझेच राहिलेले आहे तास.
नाही मला फायनल झाले एक्चुली. हम्म मग ते पूर्ण झाले त्याच्यात तर दोन मिसच झाले आता काल तुम्हाला कॉल केला ना तुम्हाला कॉल केला तर उचलला नाही तर मला वाटलं तो डिनाय होईल पण तो त्यांनी कॉल म्हणून कन्सिडर केला आणि तो झिरो मिनिट्स करून टाकला अस केल त्यांनी.
हो ग अस असत का
काय माहिती तेच आपल्याला माहिती नाही ना म्हणून मी केला म्हणजे. मी म्हंटल तुम्हाला सांगितलं तुम्ही उचलणार पण त्यांनी तो कन्सीडर केला आणि झिरो मिनिटस म्हणून हे केलं. रेजिस्टर केल. ठीक आहे ओके काय नाही त्याच्यात काय प्रॉब्लेम.
नाही पूर्ण झाल असेल ना तुमचे टास्क.
नाही पाचच होते तर त्याच्यात एक तर जेंट्सनी उचलला होता सर तर तो मी कटच केला आता त्यांच्याशी काय बोलणार आपण. हां हां मग काय तर आणि त्यांनी परत त विचारलो का मॅडम का कट केला अरे. भाई तुमच्याजवळ काय बोलणार आम्ही.
हो हो बरोबर आहे ना.
मी मध्ये ते एकाची बोलली ते आपण तेच म्हटलं मला तर तीन चार जणांनी सांगितलं तुम्ही का कोण नाही कॉल रिल्लच करतं मी त्यांना मेसेज करून पाठवलं जर त्यानी की मला जेन्टसशी नाही बोलायचं, तरी ते विचारतात म्हणे का नाही काय झालं. आता आपण गप्पा थोडीच मग माणसं हा कामाच आहे तर आपण बोलू शकतो हा हां ग प्पा नाही मारू शकत ना मग कामाच आहे डेफिनेटली कामाच काय तर तसंही बोलू शकतो, हा कामाच आपण बोलू शकतो. अशी गोष्ट आहे. तर मग म्हणून तो एक कट झाला, आणि आता तुम्हाला एक केलं तो एक झिरो मिनिट्स म्हणून कट झाला. तुम्ही नाही उचललं तर ते ॲज अ झिरो मिनिट्स म्हणून रेजिस्टर करून टाकले ठीकय जाऊद्या.
हम्म मग म्हटल बघू कॉल करून.
नाही ठीक आहे जाऊ दे त्याला काय नाही अ मला तर आता तुमच काहीतरी एखादी छान सांगा. नॉनव्हेज तर नाही खात आम्ही अं तर मग असय एखादी व्हेजिटेरियन तुमचं काहीतरी चांग छान असेल तुम्हाला जे अ चांगल जमत असेल तर रेसिपी सांगा. सुरळीच्या वड्या वगैरे तुम्ही च खूप छान जमतात अ छान होतात अस का मेथी वडी. हां हां हां
हा अळूच्या वड्या इकडे खूप फेमस आहे परत ढोकळा झाल.
हा ढोकळा तर काय नाही आम्ही करतो येतात मला पण. हां छान करता हो येतात पण ते सुरळी वडी. हे नाही का चनापिठाची ती करतात. मे- थी वडी. कोथिंबीर वडी? हा. ती. ती खूपच आवडते मला. पण मला ती येत नाही ॲक्च्युली करता पण.
नाही ते नाही. उडीद वडा आपण रात्रभर सगळं-
उडीद वडा नाही हो म्हणतए मी. ते हे म्हणते मी. आपली हं. चना पीठचं दहीमध्ये घोटून ते हे करतात ना? सु- अं. नाही दहीवडे नाही हो. सुरळीच्या वड्या म्हणतात. बघा त्या एकदम पातळ असतात. चनापिठाचे- आणि हे करतात. खांडवी नाही. खांडवी नाही. खांडवी न न्याली खांडवी वेगळं झालं.
ह
खांडवी. सुरळीच्या वड्या मला नाही माहिती. ते डाळीचं पीठ आणि हे दही मिक्स करून ठेवायचं असतं थोडं एक दोन तास. आणि मग ते शिजवायचं असतं. आणि- आपलं पाटावर किंवा म्हणजे असं प्लेन ह्याच्यावर त्याचं लेयर बनवायचा. आणि मग थोडा- झाला की तो रोल करायचा. रोल्ज असतात बघा त्याचे.
अच्छा मग त्याला खांडवीच बोलतात ना मॅडम.
अ अच्छा. तुम्ही खांडवी म्हणता. नाही आमच्याकडे खांडवी म्हणजे ती वेगळी असते. ते खांड आमच्याकडं खांडवी मीन्स असं वेगळं. हां. ओके ओके. ओके. हं. हं.
हम्म. त्याच काही नाही पातळ असं थोडं दही टाकून- म त्याच पेस्ट बनवून आणि म - थोडस वाफवून त्याच हे करायचं. लेअर करायची. आणि मग ते रोल करून. त्याच्यावर खोबरं वगैरे टाकून-
हो. खोबरं, कोथिंबीर वगैरे टाकून-
ह्. खूप छान लागत ते पण.
हो. पण ते ऍक्च्युली त्याला एक- अ- काही काही पद्धत, काही काही असं टिप्स असतात ऍक्च्युली. नाही त ते- प्रॉपरली निघत नाही. चिट - -कून राहतं. असं काही त्याच्यात काही इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे तुम्हाला सांगता येईल असं.
काही नाही ते ताटाला फक्त थोडस तेल लावायचं असतं ते.
ओके. आणि हे शिजवायचं किती वेळ? भिजवायचं किती वेळ?
ते नॉर्मल काय फक्त पंधरा वीस मिनिटं भिजवायचं. आणि थोडस हा. म ते थोडस पीठ ना घट्ट राहू द्यायच. आ पण ते थोडस पातळ जरी झालं ना तरी तिथं मिस्टेक होऊन जाती.
डोस्याचं असतं बॅटर. का इडलीचं बॅटर?
इडलीच बॅटर सारखं. इडलीचं पण खूपच- थोडं ए. पण हे थोडं अजून घट्ट पाहिजे.
अच्छा. अजून घट्ट पाहिजे? ओके. ओके. हां. करत. हा. हा. आणि मग ते शिजवायच की -
त्याच तो मग त लेयर आला पाहिजे ना? चौकोन पट्टी करायला.
हा. हा. बरोबर ए ना. पण शिजवायचं किती वेळ ते?
टिकते. पण नॉर्मल अस हे जास्त- ते म्हणजे वीस एक मिनिटं फक्त.
अच्छा. अच्छा. थोड्याशा छोट्या प्रमाणात आधी - थोडं करून बघायला पाहिजे. की मग ॲक्च्युली आपल्याला हां. हां. ह.
होऊन जाते मग ती.
हं. हं. हं. करून बघायच पाहिजे. थोड्याशा छोट्या प्रमाणात म्हणजे प्रॅक्टिस होते. होईल.
हा. प्रॅक्टिस होऊन जाईल. सोडा नाही टाकायचा?
नाही. नाही. सोडा नाही टाकायचा. फक्त भिजवून ठेवायचं ए ताकामध्ये. हं.
मीठ वगैरे टाकून भिजत ठेवा. थोडस त्याच्यामध्ये हे टाकायचं. तीळ टाकायचे. हम्. व्हाईटवाला तीळ. अं. छान होतात मग ते पण.
हो. अक्चुली. हो पौष्टिक पण होतं- पण ते अ ऍक्च्युली काय होतं? मी अ एकदाच केलेलं- ट्राय केलेलं म्हटलं. पण ते- माझं असं लेयर जशी निघायला पाहिजे ना? तस निघत नव्हतं ते. असं चिटकून राहत होत ते. मे बी शिजलं नसेल नीट किंवा- हा. काहीतरी. मला असं वाटलं की ते नीट कूक नाही झालं. म्हणून ते मग - म निघालं नाही नीट. असं मला वाटतं. हं. त तेच म्हणून मी तुम्हाला विचारलं ना किती वेळ अ शिजवायचं?
हं. नाहीं वीस एक मिनिट शिजवायचं. आणि थोडा वेळ असं थंड होऊन द्यायचं. ते घाई नाही करायची.
घेउन त्याच्यानंतर ते काढायचं. ऍक्च्युली प्रॅक- -क्टिसनेच परफेक्ट होतो माणूस. ते ट्रायल अँड एरर करत राहिल की आपल्याला स्वतः- -लाच करत राहत. कळत राहत. एकदा अस आय हा. हा. आणि बघितल्यावर, पण एकदा बघितल्यावर पण होत नाही. जसं तुम्ही करत राहणार तस- तुम्हाला स्वतःला त्याच्यातल्या चुका समजत जातात. हा. हा. आप कुठे बेगड- होतंय चांगल. खर होत राहत. कमी जास्त झालंय का? ते बरोबर कळत. हं. हं. बगा तुमच्या मनाने- काय अ. काय नाही म्हणल जनरल आपलं ढोकळे, इडली- डोसा ए. पावभाजी ए. असे सगळे हे प्रकारच झालेलेत आमच्याकडे म- कट वडा, गळावण हे असे थोडंसं असं आपण पुरणमध्ये भर - तो ना तस? हा. हां. ठी‌गळ. असं तिकट वडे- म्हणून बनवतात आमच्याकडे हे. आमच्याकडे ऍक्च्युली गव्हाचा- चिवडा मस्त बनतो. गहू भिजवून ठेवतात एक- दोन चार दिवस. त्याच्यानंतर ते उकळवतात. हां. आणि मग त्याच्यानंतर ते वाळवतात. आणि ते- म. मग आपण हे कसं फोडतो? अं. कॉन कसं फोडतो? तसं हां. प आता- आधी तसं करायच. आता डायरेक्टली ते गहू तळून घ्यायचे. खूप छान लागतो तो चिवडा. आमच्याकडेच तो आहे. त तुम्हाला दुसरी - -रीकडे कुठे सापडणार नाही. तर च्युली गव्हाचा चिवडा. नाही नाही नाही हे एकदम रेअर आहे - आमच्याकडेच आहे तरी तो. हं. गव्हाचा चिवडा. तुम्ही ट्राय करून बघा अस. तुम्हाला इंटरेस्ट- ते म्हणून सांगते
हो बघेल ना बघेन ना मला ता रेसिपी पाठवून द्या मंग मी बघीनं म
हा नाही मी सां सांगते ना वाटीभर गहू भिजवत ठेवायचे तीन चार दिवस आणि मग त्याला अ थोडं वाफवायचे उकळवायचे असे अ एक अ आप अर्धा एक
भिजत ठेवायचे का?
हो पाण्यातच भिजत ठेवायचे, पाजे पाहिजे त तुम्ही चेंज करा ते पण दोन तीन दिवस भिजवून ठेवायचे चांगले आणि त्याच्यानंतर वाफायचे आमच्याकडे म्हणजे ते खूप प्रमाणात करतात. अगदी दोन दोन चार चार पाच पाच किलो अ क करतात. बरोबर हा आणि म ते स्टोर करून ठेऊन देता ते म चागंले उकळवायचे आणि मग अ वाळवायचे तर एक एकदम हा नाय नाय वाळूनं वाळवायचे असे हवे नी वाळवायचे उन्हात वाळ वाळवायचे आणि ते म किती पण दिवस राहतात ते बरेच दिवस राहतात. म्हणजे असं नाही की ते म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्ही ते अ तळून घेऊ शकता अस
अच्छा तळायचे का ते
हो म्हणजे आपले ड्राय आपले हं तुमचं कॉर्न कसे ड्राय केल्यानंतर तुम्हाला असे दाणे मिळणार फुलतात एकदम मस्त फुलतात एवढे छान फुलतात ना अनं म त्याला फोडणी करायची आपण म मु मुरमुऱ्यांना कसे हा जस्ट फोडणी करतो ना तसे नुसतं तिखट मीठ शेंगदाणे किंवा डाळे टाकून फोडणे केले ना तरी सुदंर लागतात. हूं हूं ह तुम्हाला इंटरेस्ट ये म्हणून सांगितल ऍक्च्युली मी
ते वर असतंय थोडसं
हा हं तुमच्याकडे अस काय एकदम युनिक आयटम अस कायतरी असेल तर हे मी म्हणते ना गव्हाचं चिवडा म्हणजे आम्ही शाळेत सुद्धा पिकनिक व्हायचे ना तेव्हा पण घेऊ घेऊन जायचो ना ते एकदम रेअर आयटम असायचं कुठेच कोणालाच कोण हं हो हो हो करून बघा तुम्ही छान आणि हे कसं पौष्टिक पण ये तुम्ही कधीही खावून पोठ ही भरतं पौष्टिक पण ये तुम्ही स्टोर पण करून ते करू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ते करून घेऊ शकता.
हम्मं बघू ना दुसऱ्याने ट्राय केलं त मंग तस आपल्याना गे हे पण भेटेल ना
हा फक्त छोट्या प्रमाणात ट्राय कराय चं म्हणजे तुम्हाला पण अ कळ कळेल काय मग अस
मी त ते आणायचे गावाहून गहू ना किंवा ते मी द्यायचे पण माझ्या ओळखीच्याना ते द्याय पण ते पण करायचे, म पाहिजे तेव्हा तळून कराय अरे म सगळे म्हणायचे सगळे म्हणायचे अरे वा बहुत अच्छा होता है युनिक ये हा आणि कुठे ट्रिपला वगैरे पण गेलो ना की हा ट्रिपला वगैरे गेलो ना की ते हम हमखास तेच सांगायच्या माझ्या मैत्रणी हा त बो चिवडा ले घ्या म्हणून हा एवढं छान लागायचं आणि पौष्टिकपण म्हणून सगळ्यांनाच आवडायचं.
अच्छा! अच्छा! बघेल मी आता ट्राय करून येत तर थोडंच आबूट आहे ना? उन पडलं की म करेन मग.
सध्या नाही तुम्हाला ऑक्टोबर बरोबर पर्यंत ते थांबणार, तर मग ते काही मिनिंग नाही होणार.
नाही आमच्याकडे अधून मधून वा खूप कडक ऊन राहतं.
राहत ना मग तेव्हा ट्राय करू शकता. तेवढ्या समजा तुम्हाला माहिती दोन तीन दिवस सोन येणारे.
ह ह नाही माझ्या मुलीला आणि सासूूना खूप आवड आहे ना? चटपट खायचं. ओके बाय - बाय ओके.